हॅलो.
हा आवाज येतय?
हा हो येतंय येतय बोल ना.
हम्म.
कट झाला होता
काही नाही अगं मम्मीच्या ह्याच्यावर फोनच लागत नाही आहे म्हणजे कोणाचेच नाही लागत आहे तर मी म्हटल तुझा लाऊन बघते
हो लावून बघतो ना माझ्या मम्मीीच्या याच्यावर तर टास्कही आले नाही काहीच नाही होता आहे मी त्या सरांला तरी फोटो पाठवला होता बरं ते सरख्या म्ह नेट नटवर्कचा इशू आहे म्हने
कसं काय काय माहिती
कााय म हा मी म्हटलं जाऊ द्या मग आता हा होा ना तो मणे सोमवार तुमचं दुसरं चेंज करणार आहे म्हणे म्ह हम् काय मीत बापा ते आता मला वाटते सूर्य नमस्कार वगैरे सांगीन वैश्व आपल्याला ह
हा हो बाई सूर्य नमस्कार पण तिथं तर कोणीच काढताना दिसत नाही सूर्य नमस्कार त्या बोरिंगला सांगितले नसते का मग आतापर्यंत
हा
हम्म
काय शिकवते काय म्हणजे बाबा सोमारपासून मला तर टेन्शनच उडल हम्म
ते मला वाटतें ते याच पाणी बनवून ठेवा बा तेच मस्त वाटत होतां ळाच हम् रायचं वाटत
हा ते बनून ठेवा लागते गड्या अरे यार पण ते नाही का काय होते आपलं जे ते हे असते ना स्प्रे तेच खराब होते मी आता चार पाच बॉटला बदलवल्या त्या
ह ते खराबचन जाते ते स्प्रेच ते असं हे करू करू स्प्रे मारू मारू हम्म
हम्म
ह मी ते स्पेशल तिच्या बॉटल आणल्या होत्या त्या विकत ते खराबच निघाल्या म्हणजे झाल्या त्यानंतर खराब
हां
अ ते मग काही मारण नव्हतं मी मध्यात केलं दोन तीन दिवस केलं फक्त नर
कंटिन्यू करायला ते माझ्ये याचात माहीती हे का फून जे आलं होत पूर्ण ते मी केलं होतं तर त्याच्यावर पूर्ण ग्रीन ग्रीन अलगी आलीत.
कारण की कारण की कसं आता आपलं रुटीन चालू आहे यात. च जिम च आता होऊ शकते ते.
हाव
आता होऊ शकते पण ते तेव्हा कसं आपण लक्ष देत नाही एवढं.
हा.
हम्म.
मी टाकतो आता आज रात्री.
हम्म मीठता टाकत ना, उद्या त्या दादाला विचारूस पण आपण काही सांग म्हणतो काही ड्रिंक वगैरे ते काकडी बिकडीच असते ना काही. याच्यात दाखवतात त्याल विचारा लागते. त्याला माहित असेल ना काही ना काही
त्याचा चेहरा पाहिला न कसा एक पिंपल नाही नाव बाई हम्म.
ह
हम्म.
आज तसाच करत होता. हो का म्हणे बापरे. त्याला वाटलं साध्या सुध्या पोरीच आहे या कॉलेजला जाणाऱ्या
आम्ही का कॉलेज म जातो का म्हणा झाले म्हण आमचे कॉलेजची दिुवस
हम्म आता उद्यापासून जरा अस आपल्याकडे पाहण्याचा पॉइंट ऑफ व्ह्यू बदलल हम्म.
कारण की तो आपल्याला आतापर्यंत असंच समजत होता.
अ. हो त्याला म्हणाय लागते त्या जर म्हटलं मग केलं नाही तर म्हणून तुरल तर बारीक व्हायचंय लग्ना साठी कर मग लवकर. अदा म्हण
हा.
गाडीच उद्या मागच्या शनिवारी मी गेली मी होती न त त्याच त सगळ्यां काही नाही सळ्यांन बघ फक्त हे करायला लावलं वर्कआउट एकालाही मशीनला हात नाही लाव दिला त्यांना
होव? का
हो सायकलवर के सायकल वर बसली होती मी. अ न तेच करायला लावल.
मागे तू नव्हती आली ना म्हणून मीही नव्हती गेली. तू नाही मी काऊनती आली मी काउनती गेली काय मी
शनिवारी तू नव्हती आली तू म्हणे मला खूप आ अंग दुक दुखत आहे म्हणे शनिवारी मग मी पण नव्हती जाणार मी नाही म्हटलं होत. त पप्पा म्हणे की अ आपण हे टेकटवर जाऊ म्हणे मग वेटलं जाऊत. चला म्हटलं वहिनी पण येतो म्हणे मंग नंतर मी म्हट म्हट की जाऊ द्या म्हटलं मला तुम्ही तिकडे सोडून द्या म्हटलं आणि तुम्ही जा म्हटला हा तेवढंच मग माझं तिथलंही होऊन जाते म्हटलं.
हो बरं केलं होतं ना जाऊ त उद्या जाऊच आपण.
हो जाऊ न उद्या तेवढीच ते कशी मी खऊन गेली म्हटलं तेवढीच बॉडीला सवय होत. राहते कुठ चालला? ए कुठ चालला नंदिनीच्याहीत चालला का
तेघर श्रवण ते घर आहे ते
भा किती देर
ते फिरू रायला बाहेर
त्याला करून नाही राहायला वाटत
हो आता काय त्याला घरी करमत नव्हत त्याचा र झल पेंडिंग आहे नीटचा काय करा रोजच्या रोज तेच तेचे म्हणून आला इकडे
हो हो का बरं झालं नाला तेवढच जरा असं बरं वाटते मला माहितच नव्हती तो आला म्हणून तू मला सकाळी सांगितलं होतं का की त्यान परफ्युम घेतले म्हणून
हा परफ्युमच सांगितलं होतं ना मी
पण माझं काही एवढं लक्षातच नाही आलं
हम्म नाही आलेला आहे तो चल गॉगल घ्यायचा होता आणि परफ्यूम घ्यायचा होता मग बरे
हो छोटी काय नाही झा
हो हो
त चिता तझ एक छोटसा गल प्रश काही नाही सिरियल पाहताय आता मग इतके पॅरेंटगल करत पॅरेंट्स म्हटले इतके पागल करतात बापरे आता त आता माझ्या क्लास मधला एक मुलगा आहे तो जेवतच नाही म्हणजे दोन तीन घास खातन बस जेवतच नाही जसत तसाच ड्बा घरीून येते मग मी आज त्याच्या बाबाला फोन लावला क म्हंटलं असं असं विधान करते म्हटल जेवतच नाही म्हंटलं
म्हणजे तुम्हाला जेवताना पण त्यांच्याकडे लक्ष द्यावं लागते का
मग आम्ही त्यांच्यासोबत जेवत असतो बाई
बाई होव का म्हणजे तुम्ही क्लासमध्ये एकटे एकटे जेवता का मला वाटलं सगळी अ जे टीचर्स आहेत ते सोबत जेवतात
एकटे जेववो आम्ही लेकरांसोबत प माहितय का आमच्या शाेत असं आहेी लेकरांना आता कसं आप आपल्या वेळेस कसं होतं लेकरन टिफिन काढला की का जावा खेळा आमच्या शाळेत तसं नाही आहे टिफिन खाल्लं की क्लासमध्येध्येच बसा वॉशरूमला जान क्लासमध्ये बसा खेळा खिळ नाही स्पोर्ट काहीच नाही फक्त नाही फक्त स्पोर्ट पिरियड असेल तर खेळायचं
खेळा बाई मग यांना तर लेकर आणलं बाहेर खेळणं फिरणं तेच बंद करून टाकलं
मग खेळणं नाहीच आमच्या चारची पण बेल झाली फक्त मुलं वॉशरूमला जातात आणि पाणी पितात आणि बसतात जागे जागेवरच सा चिंता म्हटलं पॅरेंट्स इतकीे पागल आहे आजकालचे पॅरेंट माझ्या मुलाला रागवलंच काऊन असंच काम केलं मॅडम म्हणे तुम्ही म्हणे त्याला थोडंसं दटवा म्हणे आणि त्याला टिफिन खाऊ मी म्हटलं मी माझा टिफिन खाऊ का मी दिवसभर काहीच खात नाही म्हटलं आमचा जेवायचा टाम तोच असते म्हटलं नाही म्हणे मॅडम मी तुम्हाला जेव घाला नाही म्ह ते मी म्हटलं मग तुम्हीच तर म्हणता म्हटलं मागच्या वर्षी तर मॅडम चारू घालत होत्या मागच्या वर्षीपर्यंत यू के जी हो तर आता फर्स्ट स्टँडर्डमध्ये गेले ना ह ना म्ह घरी तर त खातच नाही घरी तर ख खातच नाही मणे तुमच्या दवाने तो खाई अरे बाबा तुमचंच नाही आहे का त आमचं कुठून आहे की लेकर इतके बदमास आहे एकाचे दोन सांगत घरी जाऊ मग या मॅडम न मारल अरे मी त्या पोरी मारलो नाही बरं तरी ति साितलं तिनं मारलं म्हणे ईव्हीएच च्या मॅडम न जोरात गालात मी म्हटलं बाई मी ना कधी मारलं म्हट म्हलं तिची आई आली होती शाळेत
हम्म
मग मी म्हटलं नाही मी मारलं नाही म्हटलं मी तिला म्हटलं होतं म्हटलं की हे चालू आहे तिच्या डोक्यावर अशी डेली म्हटली ठेन म्हटलं की हे चालू आहे इथं बोट मी वाचत ते माझ्या मागे मन तर मग तिच्या इमाने हो, म्हणजे आजकालचे लेकर इतके बे मग हिंमत होता लेकर असे सांगतात बी आणि, पॅरेंट्स इतके मॅड आहेत की, त्यांच्या मनाने ऐकतात
हो, आजकालचे लेकर इतके लाडावलेले, ते जसं म्हण तील तसच ऐकतात बाबा
हो मणे मॅडम पहा आमचं ऐकतच नाही म्हणते, तुम्ही पहा काहीतरी अरे तुम्ही मायबाप आहे ना?
हो ना.
द्याना दोन झापडा, असा कसा ऐकत नाही, होमवर्कच करत नाही आमच ऐक कतच नाही मॅडम तुम्ही पहा होमवर्क आ त्यांच्या घरी जा आम शाळेतल्या पॅरंटसला असं वाटते कि टीचरला विकतच घेतलेला आहे
हा.
हम्म.
आजकालचे लेकर इतके असे, अ असे ओव्हर आहेत ओवर स्मार्ट हायत
अन इतके ॲटिट्यूड आहे, पहिल्या वर्गाचाच लेकरा, हे तू काय सांगू असा भयानक असे, पाहतात तिरप्या नजरेन आपल्याकडे आण आपण, आपण रागवलो की, असे नाक फुगवतात, म्हण अे राग रागण पाहतात, आपल्याकडे पहिल्या वर्गाचेच मग आजता आमच्या शाळेत असं झालं की नव आठ पृवीच्या मुलांना एका त्याच्या क्लासमधल्या मुलाला पूर्ण गालावर बोखरलं. हो. भाड्णं झाली, आमच्या क्लास शाळेत, आज लेकरा लेकरांच्या आटवीतल्या हो, मग बोखरले एकम गाल, पूर्ण गालावर दखल रोईले हो ना, इतके बेकार आहेत लेकरं काय समजून राहिल बाई आपल्यावेळेस अस नव्हतं
नाही आपण तर टीचरला किती
भीत होतो, घरच ना पण क्लास मधले पहिली पहिलीतली लेकर लेकरन ले पुरीन, पोर अशी हसतात एकमेकाकडे प
हो का, बापा हे तर जास्तच झालं हे तर जास्तच झालं म्हटलं.
मी त्या दिवशी बसली होती, माझा ऑफ पिरियड होता, मग मी त्या दिवशी बसली होती. बुक्स चेक करत. तर मग एक मुलगा, पहिल्या वर्गाच जयते आडनाव आहे त्याच. एका पोरीकडे पाहून अस मस्त हसू राहिला होता. मी म्हंटलं ओय काय आहे म्हण. मस्त हसू राहिला मगं मगं त्याना लि ल खालीच मुंडी टाकली. सांग बाई पहिल्या वर्गातले लेकरं. हाव ना एवढे एवढीचे टिंगरे टग खरं एवढी एवढीशी लेकरं मॅड झाली आजकाल.
हो तेच ना.
हा.
हम्!
तेच ना.
हा काहीच ना त्यांला काय वाट त की बसले बघ लेकरू शांत.
हा त्यांना वाटते जेवढ्या वेळ मोबाईल आहे तेवढ्या वेळ तरी शांत बसते. जाऊ द्या. देऊन द्या. पण ते मगं लेकर काय बघतात काय नाही. ते बघायला पाहिजे मोबाईल मध्ये मगं. पहिली गोष्ट तर मोबाईल नाही द्यायला पाहिजे टीव्ही मध्ये बघा जे बघायच. सगळ्यांसमोर, हम्म युट्यूब बघायचंय. टीव्ही मध्ये ओपन करून द्या बघा सगळ्यांसमोर मगं.
हा.
हो. आजकाल खूप चेंज झालं आधीपेक्षा.
हो ना.
तेच म्हंटल. काय क मी हॅलो, हा बघते म मी तुझा हा नंबर एकदा टाकून बघते मम्मीच्या हेच्यावर. कारण कोणाच्याच याच्यावर लागत नाहीये. बघतो एकदा नाही लागला तरी सांगतेच मी तुला मगं सांग.